एक....
हॅलो...
हॅलो....
हा बोला की ताई हा बोला की आवाज येतोय...
हा बोला ना....
आवाज येतोय...
हॅलो....
हा हॅलो....
हा आवाज नाहीत हा हा बोला बोला बोला....
येतोय.....
हॅलो हा येतोय का? हा....
हा कुठून आहेत तुम्ही?
मी इकडे चंद्रपूर....
चंद्रापूर कुठे आल हो ये....
अ हे तिकडे नागपूर साईड...
हा हा हा....
तुम्ही कुठले हा लांब आहे
मी इकडं बेळगाव जिल्ह्यातून आहे
ह
कर्नाटक
कर्नाटक
हा
हा हा काय म्हणता सगळं ठीकठाक पाऊस पाऊस काय म्हणते
होय पाऊस चालू आहे बघा इकड तुमच्या इकडं आहे काय
हा इकडे पण दुपार नंतर इकडे चालू झालंय थोडं थोडं थोडं थोडं जास्त नाहीये तेमती प
आमच्या इकड आता आहे दोन दिवस झालं चालू आहे पाऊस आजार दुपार पाासून जास्त आहे
ह का
होरय
ना प्रॉपर क
अ नाही इकडे कर्नाटक कर्नाटकातून आहे मी बेळगाव जिल्ह्यातून निपपाणी मध
ह का हा हा काय म्हणता
तुम्ही काय करताय
मी काही नाही घरीच राह हा तुम्ही
होय मी घरीच असते
ह
होय घरीच असते बघा मी काय नाही आईसककच्या होय आईस केक चर्ड घेते क्लासेस घेते हा होय तुम्ही काय करताय घरीच असताय
ठीक आहे
आणि मुलं वगैरे हा बोला क आवाज येतय
हा येतोय मुलगा आहे काय मुलगा
होय मला लहान मुलगा आहे बघा मला
त्यात
एक मुलगा एक मुलगी होय अ एक मुलगा एक मुलगी आहे
चांगलंय चांगलंय मलात नाहीये सध्या मग पहिला आ गावाकडे गेली होती ना त्याच्यामुळे मी पण जात होती कामावर आता गावाकडे आली तेव्हाची घरीचा आहे एक महिना झाला
हा हा हा
हम्म त्याच्यामुळे
हा मग काय म्हणता आणि स्वयंपाक वगैरे
साईपाय वेळ व्हायचे
होय आता करायचं की
हा आ सात नंतरच करते
होय नाही आता लवकर जेवत नाहीत नाही लवकर तुमच्याकडे लवकर जेवतय काय
नाही
आमच्या इकडे हा साडेआठ न
तुमचा आववरला स्वयंपाक वगैरे
नाही अजून आम्ही आठ वाजता करायच बघा लवकर जेवत नाहीत नाही नऊ दहा वाजतात त्याच्यामुळं लेटनी करायचं
मिस्टर काय करतात
आमचे लेदर डिझायनर आहेत ते
ह का
हा
हा हा ते पण आता उशिराात येत आहेत की किती वाजता येतं
अ नाही इथं घरीच असतात कारखानाच्या घरीच असतात ते हा
चांगलं चांगलं
मग तेच टास्क मी म्हंटलं कंप्लीट व्हायचे आहेत माझे पण कॉल लागतच नाही आहेत कोणाला मग म्हंटलं मी ग्रुप वर न नंबर तुमचा घेतला बघू म्हटलं लागतय त्या ट्राय करून बघायचं
हा हा
कारण मी दोन तीन जणींना फोन केला त्यांचं लिमिट संपलेलं होतं मग त्यांना पण, मला कॉल लिमिट संपल्यानंतर मग आता म्हंटलं तुम्हाला तर ट्राय करून बघूया
हम् हम
म्हणजे कसं ते सोमवारच्या अगोदर, कम्प्लीट करून द्यायचंय ना
हा पण ते होऊनच नाही राहिल ना ते बहुत प्रॉब्लेम येतय
मग काय करायचं आता ते समजत नाही कारण तीस कॉल कमप्लीट तरी व्हायला पाहिजेत सतत एकाच व्यक्तीसोबत किती आपण बोलणार आहे
हा तेेत आहेच
मग म्हंटलं आता बघू त्या ग्रुपवररचे घ्यायचे लोकांचे नंबर वगैरे आणि अ त्यांना एकदा म्हणजे दहा दहा मिनिटं प्रत्येकाच जरी वेळ मिळाला तरी पुष्कळ झालं
हा हा
तुम्हाला जर अडचण येत असेल ना तर तसं करा तुम्ही म्हणजे ग्रुप वरन नंबर घ्या लेडीज कोण असेल त्यांचे आणि त्यांना पहिला कॉल करून विचारा की तुम्हाला दहा मिनिटं वेळ आहे का म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉल करू शकता
हा ठीक तुमचे दहा मिनिट झाले का
नाही हो अजून अजून नाही दहा मिनटं झाली मग काय करत तुम्ही प्रॉपर तिकडचेच काय नागपूरकडचे
हा नागपूर सईड
म्हणजे प्रॉपर तिथलेच काय तुम्ही
हा प्रॉपर्टीकडचे आता इकडे मिस्टर कंपनीत असल्यामुळे आम्ही इकडे आता म्हणजे इकडे आहे
हा काय करतात हॅलो
कंपनी हॅलो आवाज नाहीत आहे का हा बोला ना
हा येतोय की बोला येतोय आवाज
हा कंपनीमध्येध्ये त
कंपनीमध्ये आहेत का
हम्म
तिकड वातावरण कस तरी
बोला ना अजून?
अजून काय बोलायचं हो विषय? ह
पाऊस थांबा मी तुम्हाला नंतर करते.
ह कट केला तर मग माझा रिजेक्ट होतोय कॉल.
नाही रिझट नाही होणार ते जेवढे तुमचे सेकंड जेवढे सेकंड बोलता ना तुम्ही
दहा मिनिट झाले तरच दहा मिनिट झाले ना तरच हे होत. म्हणजे तो टास्क धरला जातोय. हिशोबामध्ये नाही तर मग तो रिजेक्ट केला जातो. होय तुम्हाला, अजून
तुम्हाला कोणाकडून माहिती तुम्हाला कोणाकडून माहिती मिळाली?
म माझ्या नंदुबाईची मुलगी करते त्यांचे मिस्टर करतात.
किती किती दिवस झाले?
त्यांनी तरी एक दीड वर्ष झालं की करतात त्या आहे चांलं होय. त्यांना वरचेवर येतात टास्क होय चांगलाय की. वरचेवर टास्क येतात ते कमप्लीट कर नाही नाही नाही नाही. आपण यावरती म्हणजे जास्त नको बोलायला कॉलवररती या तस म्हणजे हच्याबद्ल बोलायचं नाही असं आ ना?
ह तुम्हीच विजय काढल कथे काढलेच नाही.
नाही म्हणजे कस हे आपण करत हे चांगलं आहे आमच्या इकडे नंदुबाईची मुलगी वगैरे करत चांगलं आहे करतात मी पण म्हणजे त्यांच्याकडूनच आता मला मिळालं ते मी आता चार दिवस चार दिवस झालं मी पण जॉईन झाले. आणि मला आणिक म्हणजे असे तुमच्यासारखे असताई मी यांच्याकडन कॉल नंबर घेतला होता ग्रुपवरन त्या जळगाव जिल्ह्यातल्या होत्या म्हणजे अहमदनगरच्या, संभाजीनगरच्या त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता त्यांचं पण नाव अश्विनीच आहे त्या पण बोलतात छान. मग मी कालच त्यांना ला होता कॉल दहा मिनिट बोलल्या त्या माझ्याबरोबर बारा मिनिट बोलल्या
हा का?
ह् कॉल करून बघा त्यांना म्हणजे त्यांनी ग्रुपवर परवा दिवशी मेसेज टाकलेला त्यांचा नंबर बघा तुम्ही आणि करून बघा.
काय नाव आहे त्यांचं?
अश्विनी अश्विनी आहे बघ म फक्त अश्विनीच टाकलंय त्यांनी हम्म. फक्त अश्विनीच आहे त्यांची मुलगी पण करते. ते द दोघीनी एकदमच फॉर्म भरलेत एकदमच जॉईंट झालेत.
हा हा हा काय?
हम्म म्हणजे मग कसं मी पण आता अजून एक दोन तीन जणीचा घेतो नंबर आणि मग कॉल करून बघायच. तुम्ही पटापटा म्हणजेच नाही. नाही माझे हाक बारावा बारा झालेत माझे.
बारा, बारा झालंय कम्प्लीट.
हा बारा कमप्लीट झालेय हा बारावा चालू आहे तुमच्या बरोबर. म्हणजे कसं लवकर ब आज आता रात्रभर रात्रीपर्यंत झोपेपर्यंत जेवढे होते तेवढे कंप्लीट करायचे आणि उद्या दिवसभरात नाहीतर मग सोमवारच्या अगोदर कंप्लीट वयला पाहिजे ते नाहीर कायतरी रिजेक्ट करणार असं म्हंटलं त्यांनी ग्रुप वर मेसेज आलेला बघितलंने. त्याच्यामुळेळ सोमवारच्या आत कम्प्लीट तरी व्हायला पाहिजे की तुम्ही पण आवरा पटापटा म्हणजे लवकर लवकर नंबर घेऊन तिने कॉल करून हे करा म्हणजे अ ते हिशोबामध्ये धरतात नाही तर मग एवढं केलेलं व्यर्थच कि हो सगळं
हा हा हो तेथ आहेच
होय मग काय उपयोग एवढं आपण आटाफिटा करून झटपट करायच सगळ आणि सगळे टास्क कं्प्लीट व्हायला तरी पाहिजेत आता पुढचे टास्क अवघड नसतात तेवढे
हा
म्हणजे आमच्यात नंदुबाईंची मुलगी म्हण म्हणजे प्रश्नांचे उत्तर वगैरे असतात द्यायचे.
हम् हम्
अ चांगले असतात टास्क ते
हा का.
मग घरी दिवसभर काय करताय तुम्ही?
हा हा हा
हॅलो दिवसभर म्हंटलं घरी काय करताय म्हटलं तुम्ही
काही नाही असच टाइमपास
टाइमपास टी व्ही वगैरे बघत बसायचं.
हा आता सध्या पावसामुळे कुठं बाहेर गेली नाही मी नाहीत मी म्हणजे कामाला जाते.
जॉब करताय काय तुम्हीपण
हा कंपनीत कंपनीत जाते मी.
हा तिकडे कंपनी आहेत का भरपूर
हा इकडे मेन एम आय डी सि येतो ना चाकण इथ कंपन्याच हेत हा
म्हणजे मग तुम्ही पण कंपनीत जातय.
हा.
हा चांगलाय चांगलाय तरी म्हणजे कस घर बसल्या कायतरी पाहिजे कि हो वेळ जाणार कसा?
च्या भरशवर नाही होती इकडे दोघं का मला तेव्हा स्विमिंग पडतं थोडीशी हम् नाही ते एकट्याच्या भरोसा काय होत नाही इकडे
एकट्याने करून सगळं खर्च तर चालेल पाहिजे कि
आ रूम किराया सगळ सगळं नाही जमत एकाच्या भरोश्यावर
होय.
आपण इकडे कमवायसाठी येतो तर मग आपल्या जोपर्यंत मुलं बाळ नाही तोपर्यंत तरी आपण प्रयत्न करू शकतो.
पर्यंत म्हणजे कसं आपण घराबाहेर पडू शकतो ना लहान मुलां आहेत तोपर्यंत नाहीतर मग एकदा लहान मुलं असली की बाहेर पडता येत नाही.
झाले दहा मिनिट.
हा थँक्यू थँक्यू
हा. ह